हॅलो. हा कशा आहात?
हॅलो.
हॅलो हा येतोय येतोय कशा आहात म्हंटलं.
मस्त बर
एकदम मस्त, मला उद्या ना ते असं स्पेशल बनवायचं होतं आता सॅटरडे, संडे पण आलेला आहे शनिवार रविवार तर मला म्हणजे आपली गप्पा मुलं कशी आप च्या घरी असतात ना तर मग म्हंटलं की काहीतरी उद्या मला वेज बिर्याची तुमच्याकडून रेसिपी हवी होती आणि तुमच्यािवाय काही चांगलं मला कोणी सांगू नाही शकत तर म्हटल आपल्याच मैत्रिला कॉल करावा आणि विचाराव की मला व्हेज बिर्याणीची रेसिपी द्या म्हणून.
नक्की नक्की तुम्हाला पहिलं तर किती ती माणसांसाठी बनवायची आहे.
सची सांगा.
अच्छा मग साधारण त्या हिशोबाने अंदाजे आपण डिस्कस क करूया साहित्य काय लागेल काय नाही लागणार.
हो हो चालेल.
भाज्या लागतील तुमच्या आवडीनुसार आपण नॉर्मली बिर्याणी मध्ये फ्लॉवर असतो, मटार असते, गाजरचे तुकडे असतात, शिमला मिरची असते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बेबिकॉन म्हणजे छोटे मकेज येतात एकदम छोटे त्याला स्वीटकॉर्न म्हणतात. मार्केट म बेबीकॉन ते पण तुम्ही ऍड करू शकता पनीर जर तुमच्या खात्रीशीर कुठे मिळत असेल तर तुम्ही पनीर घालू शकता कारण नॉर्मली ह्या गोष्टी त्याच्यानंतर आपलं फरज बी करस बी सुद्धा बिर्याणी म घालतात तुम्हाला टॉमॅटो लागेल ही लागेल बिर्याणीचा मसाला लागेल कांदा लसूण लसूण आणि आल्याची पेस्ट
कांदा
थोडेफार खडे मसाले तुमच्या आवडीनुसार घातले तरी चालतात नाही घातले तरी पण चालतात
खडे मसाले काय असत खडे मसाले ना ते खाताना लागले कोणाला बिर्याणी हा तर आवडत नाही
बरोबर पण मग कमालपत्र घालायचे म्हणजे मग त्याने एक फ्लेवर छान बिर्याणी म तो तमालपत्र का आपण साईडला काढून ठेवतो त्याच्यानंतर थोडे काजू घ्यायचे तळून वरून टाकायला
आणि मग
अ मीठ चवीनुसार जे काय लागेल ते आणि थोडस दही घ्यायचं दही ज्या भाज्या आपण बिर्याणी म घालतो ना त्या भाज्या आपण शिजवताना कशा थोड्या चिवट होतात
हां
त्याला आपण जर दही घातलं ना अगदी दोन चमचे तुमच्या प्रमाणानुसार दोन चमचे दही सफिशियंट आहे म्हणजे पुरे आहे आंबट दही नको आपलं नॉर्मल ताजं दही घ्यायचं तर त्या भाज्यांना एक ओलावा आणि म पणा राहतो म्हणज्याच्या शेवट नाही लागत हा आपण काय करायचं अ अर्धा किलो तांदूळ घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ते वििजेपर्यंत तिकडे भाज्या वगैरे तयारी करून घ्यायची भाज्या स्वच्छ धुवून शिरून घ्यायच्या हा त्याच्यानंतर पनीर तळून घ्यायचं शक्यतो बिर्याणी आम्ही साजूक तुपामध्ये करतो
हा चादूक तुपामधली छान लागते
कारण मग त्याचा फ्लेवर छान होतरतो किंवा थोडं बटर ऍड करायचं तेलाचा वापर फारच क म्हणजे बिर्याणी म नाहीच घालत आम्ही तेल
ते ग्रेववाली बनते ना पण मग ते सुकी सुकी ना सगळ्यांना कोणाला आवडत नाही
बरोबर जे मी हा आम्ही कलर वगैरे नाही टाकत आम्ही कलरची मिरची घरीच फटतो आणिे आपली काश्मीरी मिरची जी येत ना त्याची आम्ही वर्षभरासाठी पावडर करून ठेवतो कारण आपण बाजारामध्ये मिळणारी मिरची पावडर वगैरे असते त्याच्यामध्ये कुठे ना कुठेेतरी कलर टाकले असते जे कि आपल्या शरीराला आपल्या आतड वगैरे कलर चटकून राहतात आणि मग त्याच्याने खूप सारे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे मग आम्ही नाही आम्ही शक्यतो तिखट घरीच करतो म्हणजे कलरचं तिकखट ज्याला त तिखटपणा नसतो पण कलर
आमच्याकडे ना ते कलर म्हणून ना कधी कधी कोणाला ते कलर चांगलं नसतं त्याच्याने म्हणजे पोट खराब होऊ शकत तर मग बीट म्हणून कलर म्हणून देतात
अच्छा नाही आम्ही मिरचीच मिरची पावडरच वापरतो पण घरी बनवलेली म्हणजे खात
हा आमच्याकडे पण मिरची पावडर बनवलेली असते. कारण की आपल्याकडे उपवास अस त्याच्यामध्ये सगळे मसाले घालत नाही आपण तर मग उपवासासाठी ती मिरची पावडर एकादशीला आपल्यात जाते नुसती मिरची पावडर मग ते आमच्याकडे कुूठून आणतात. हा प्लेन कश्मीरी काश्मीरी प्लेन मिरची पावडर ते मार्केटमध्येध्ये कस सगळं वापरलं जातं ते चांगलं नसतं. तर मग ते कुठून आणतात.
बरोबर. तर मग सगळ्या भाज्या चिरून धुवन घ्यायच्या स्वच्छ. आणि निथळत ठेवायच्या आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची कांदा. चिरून घ्यायचा. आणि मग तांदूळ भिजेपर्यंत काय करायचं.
हम्म
कडाईमध्ये किंवा तुमच्या पातेल्यामध्ये तूप गरम करून घ्यायच आणि तूप मिडियम गरम करायचं त्याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं. आणि पहिले पनीर परतून घ्यायचं दोन्ही बाजून मेडियम परतलं ना कि मग ते चिटकत नाही पातेल्याला खाली तेल व्यवस्थित तापलेलं असेल ना तुमच तूप किंवा तेल जे काय वापराल
हां
त्या तूपामध्ये काजू पण हलकेसे गोल्डन बदामी रंगावर तळून घ्यायचे आणि पनीर आणि काजू बाजूला घ्यायचे मग त्या तुपामध्ये फोडनी करायची. जिरं घालायचं, तमालपत्र घालायचं. ते चांगलं परतलं कांदा घालायचा कांदा थोडा भरपूर प्रमाणात घालायचा म्हणजे मग आपल्याला ग्रेवी तयार होते चांगली ओलावा हा. ओलसरपणा तयार होतो बिर्यानीला कांदा चांगला परतून झाला गुलाबी रंगावर कि मग त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. ती पण छान परतून घ्यायची टोमॅटो फार नाही घालायचा कारण आपण दही पण घालतो आणि टोमॅटो पण घालतो मग एक आंबट पण येतो.
अच्छा अच्छा म्हणून माझी अ बिर्याणी ज आपण खाताना थोडंसं ते वेगळ लागतं. कारण की मी दही पण घालते आणि जास्त ग्रेवी साठी टोमॅटो कारण ग्रेवी हा मग त्याच्यामुळे ती वेगळी बनते आलं माझ्या लक्षात.
म टोमॅटो एक छोटाच वापरायचा आता तुमच्या प्रमाणानुसार छोटा टोमॅटो पुरेसा आहे या प्रमाणाला या बिर्याणीला तर मग हे टोमॅटो वगैरे सगळं परतून घ्यायच मग त्याच्यामध्ये कलर. मिरची पावडर टाकायची. आपला बिर्याणीचा मसाला रेडी मार्केटमध्ये मिळतो तो टाकायचा ते पण चांगलं परतून घ्यायचं फक्त मसाले करपवायचे नाहीत. आणि नंतर मग मसाले एक दोन मिनिट परतून झाले ना की त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या.
जे आपण भिजत ठेवलेले आता सगळं मिक्स करून दह्यामध्ये?
नाही दह्यामध्ये भिजत नाही घालायच्या भाज्या, भाज्या धुवन ळून घ्यायच्या आणि मग त्या पातेल्यामध्ये घालून छान परतून घ्यायच्या आणि एक दोन मिनिट परतल्या ना त्या भाज्या कि मग त्यांच्यामध्ये दोन चमचे दही घालून मिक्स करून घ्यायचं.
अच्छा हि मग मला जरा वेगळं वाटतंय.
हा मग दही घालून मग मिक्स करून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं.
आणि मग काय होतं मीठ आणि दह्यामुळे पाणी सुटतं भाज्यांना त्यामुळे ओलसर पणा तांदूळ चीवट ये बघा.
हे भाज्या परतायला टाकल्यानंतर त्याला एक पाच मिनिटाची वाफ द्यायची बा मंद आचेवर आणि तोपर्यंत काय करायचं जेवढे आपण तांदूळ अर्धा किलो तांदूळ आपण कुठल्या तरी वाटीने किंवा भांड्याने मोजून घेतो तर समजा एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाट्या पाणी दुसऱ्या गॅस वर गरम करत ठेवायच उकळ वायच. पाच मिनिटां मी तुमच्या भाज्या परतल्या ना की तांदूळ निसळून घ्यायचा पाण्यातना आणि तो त्या भाज्यांमध्ये हालायचा आणि हलके हाताने परतायचा तांदूळ भिजलेला असतो त्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते जर तुम्ही खूप जोरा जोरत त्याला हलवला तर लागतात मग त्याचेच तुकडे हा तुकडे होतात. मग तसं नाही करायचं तो हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आणि मग उकळलेलं पाणी आहे ना पाणी दुप्पट प्रमाणात घ्यायचं तांदळाच तांदूळ एक वाटी अस तर पाणी दोन वाट्या घ्यायच
हम्म.
आणि मग ते उकळलेलं पाणी त्या भातामध्ये घालायचं भाज्यांमध्ये आणि भातामध्ये जेणेकरून काय होतं तांदूळ भाज्या पट्टन शिजतात पाणी गरम असतं इकडे भाज्या ऑलरेडी गरम अस असतात.
आणि जर तुम्हाला वाटलं तर हा वाटलं तर तुम्हाला मीठ घालायचं त्याच्यामध्ये जर गरजेच असेल भाजीत आपण मीठ घातले आहे आणि मी तांदूळ उकडून आधीच शिजवून नाही घेत मी डायरेक्ट त्या भाज्यांमध्येच घालून शिजवून घेते म्हणजे तांदूळ तुटत नाही आणि तो छान मिक्स होतो त्याला सगळा फ्लेवर भाज्यांचा उत्तरतो नाहीतर आपण वेगळा तांदूळ शिजवून घातला ना बिर्याणीला जनरली आपण वेगळा तांदूळ शिजवून घालतो पण मग त्या भाताला ते टेस्ट येत नाही मीन मसाले लागत नाही तो भात वेगळा लागतो आणि भाज्या वेगळ्या लागतात.
अच्छा म्हणून म्हणजे मग मग आपण ज्या वळे तुम्ही मिक्स करून घेता बरोबर आहे त्याच्यात शिजयला टाकता सगळ मग ते कलर कसं काय टाकत वेगवेगळे वेगळे कलर वापरतच नाही?
नाही मी नाही वापरत कारण कलर आपल्या शरीराला चांगलेच नसतात त्याच्यामुळे वेगळ्या कलरचा म्हणून नैसर्गिक मिरची कुठून जे लालपणा येतो तोच लालपणा पुरेसा असतो म्हणजे बिर्याणी मध्ये वेगळे कलरच हवे त्याचं काय टेस्ट महत्वाची आणि मग एक उकळ आला ना त्या पाण्याला झाकण ठेवायचं पाणी गरम घातलं ना की मीठ हव असेल तर टाकायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं एक पाच मिनिटांनी झाकण काढायचं त्याच्यामध्ये पनीर पनीर तस चिवट होत तळल्यानंतर ते आपण ओल्या भातामध्ये टाक ल्यानंतर पुन्हा मॉइश्चर कॅप्चर करून ते परत सॉफ्ट होतं मऊ पडतं आणि काजू पण घालायचे. आणि पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरर वाफ काढायची त्यातलं एक दहा पंधरा मिनिटं छानपैकी एकदम खूप बारीक गॅस वर वाफ काढायची
आणि नंतर मग गॅस बंद करायचा दहा पंधरा मिनिटांनी पाणी सगळं आठ ल्या तर आणि एक दहा मिनिटात तसंच ठेवायचं उघडायचं नाही झाकण मग वरून पुन्हा कोथिंबीर तळलेला कांदा घालायचा सगळं छान मिक्स करायचं आणि गरम गरम खायला घ्यायचं
थँक यू तुम्ही मला बिर्याणी सांगितल्याबरोबर मी आता लगेच जाते लगेच जाते आणि करते त्याची सोय न्याच्या मी बिर्याणी करते आणि तुमच्याशी बून मला खूप आवड परत मला काय लालं रेसिीलाी आवड तुम्हाला कॉल करेन थँक्यू धन्यवाद धन्यवाद न्य धन्यवाद